हॅलो
हा ताई बोल ना
हाेवं काय ग काय म्हणते
हम्म
काय करते.
काय नाही. काय झालं काय नाय वातावरण झालं खूप दिवसांनी पावसाचं आमच्याकडे आज
आत्ता झालंय का?
हम्म आता झाल मगाशी एकदम कडक ऊन होतं.
हूं हूं
आता झालं वातावरण
हो का कपडे वगैरे घेतले का मग मध्ये.
हो हो मझ्याशी चांगले होते मी कारण की वाळे होते ऊन कडक होत पटकन कपडेे वाळे. तुमच्याकड काय म्हणता पाऊस?
आमच्याकडे रात्री होता पाऊस. आता नाही बाबा, आता वातावरण पण नाहीय. ऊन पडलय कडक.
हा.
हम.
मग, काल रात्री किती वाजता आलत पाऊस.
पाऊस काल, अकरा वाजता झाला सुरु अकरा त वाकराला जास्त हवा होती.
हा.
साडे अकरा बारा वाजेपर्यंत पडला तरी एक तास.
ह का.
एक तास आला, म नंतर काय माहितीय ब आम्ही झोपून गेलो मग.
हम्म आमच्याकडे जोराचा आला आता सुरू झाला, खूप दिवस पाऊस पडतोय हा तेवढं बर मग सगळे घरात होते घरातले म्हणून बरं झालं.
हा, बाहेर कोणी असत तर का मग टेंशन असतं.
हा.
पावसामध्ये बाहेर कसर विजा चमकत ते, टेन्शनच राहात ना ते, हम्म. आमच्याकडे तर पाणीच भरवून जातं डायरेक्ट. पाणी भरलं जातं हा ठिकठिकाणी.
बाहेर रात्री.
तो गेला होता गणपतीचं आगमन होत.
हा.
हा इथ मोठे मोठे गणपती असतात ना. हा, त्यांच मग प्रत्येक दिवस ठरलेल असतो या दिवशी आगमनये. या दिवशी आगमनये.
इतके म्हणजे दोन तीन महिने अगोदरच गणपतीचं आगमन होत तुमच्याकडे.
हो.
हम ऑर्डर्स दिलेले असत असतील म्हणून.
हो खूप मोठं झालं बघ इंस्टाग्रामवर असेल. व्हिडिओ व्हायरल झालेत खूपचते गणपतीचे. हो खूप गर्दी होती खूपच.
हम्.
हम्म, त्यो म तरी आला म सडेअकरा वाजता. पाऊस होता सुरू.
हम्.
टेन्शन ना मग मला हा गेला आहे हवा पण वीज पण कडकळवत होता खूपच
तुमच्याकडे पण करतात गणपती मग दहा दिवस राहतो का? असं अडीच दिवस म्हणजे काही ठिकाणी कसा, दीड दिवस अडीच दिवस अस.
नाही आमच्या इथं दीड दीड दिवस, अडीच दिवस नसतोच पण.
नाही ना मोस्टली दहा दिवसाचच.
पाच पाच दिवसाचा असतो घरात बसताना ते पाच दिवसाचे. आणि बाहेर मंडप वगैरे असत ना ते दहा दिवसाचे पूर्ण असतात.
हम्म
हा
इकडं कल्याण साईड ला मुंबई साईड ला ते काय रोज गणपती बसतात आणि उठतात म्हणजे दीड दिवसाचा मग अडीच साडेतीन असं, आ हम् तिकड रोजच होतात. आप पण म्हणा काय गणपती, हा, हा. हो ना. आपल्याकडे तसं नाही आपल्याकडें दहा दिवस, दहा दिवस अनंत चतुर्दशी पर्यंत. अनंत चतुर्दशी बस काय? नाही सॉरी
अनंत चतुर्थीला उठतात. गणेश जयंतीला हा बसता गणेश चतुर्थीला हा. दहा दिवसाचे असतातच
हम्म खूप दिवसानी जोराचा पाऊस येतोय मस्त
हो का?
हा ना खूप पाऊसच नव्हत थंड वाटे हो काल परवा इतकं गरम होत होतं अक्षरशः ठेवून दिलेलं कुलर पुन्हा काढलेला आम्ही
हो ना.
हा आणि आज पडतोय बिचारा बरंय माझी दिदीची शाळा साडेतीन ला सुटेल. तोपर्यंत एक येऊन जाईल तो मग येईल दिदी इतका पाय जमीन कोरडी आहे ती नाही ती वाटन येताना. वाट लावलेलं हम्म हे पावसामुळंच नाही तर पप्पा किंवा मी जाईल गं बाईक वर पण मग पावसाच असं जात. आला तर ती भिजणार आपण भिजणार किंवा आपण थोडा वेळ थांबू. पाऊस संपल्यावर जाऊ म्हणजे शाळा सुरू सुट पण तिथच बसल वाट बघत त्यापेक्षा ऑटोवाला टाइम टू टाइम नेतो आणि टाइम टू टाइम आणतो.
नाही ते सेफ्टी पण आणि चांगलं असतं ते
हा.
हम्म आपला कस वेळ मिळाला नाही मिळाला जायला.
हा साली मुळ कधी पप्पा कुठं बाहेरच गेले आणि माझे अजून प्रॅक्ट स नाही ना गाडीची जास्त मी जास्त येच्यात नेहत नाहीे ना गाडी
हो आणि त्यांना पण वेळ नाही ना त्यांची कसं इकड तिकडे जाणं येण त्यांची ड्युटी अशी
तिच्या पप्पांचा तर विषयच नाही तिच्या पप्पांचा नाही विषय आमचे सासरे पप्पा आजोबा तिचे त्या आजोबांनी आमच्यावर डिपेन्ड आहे तिची शाळा हम नाही तिचे पप्पा तर नाहीत तिचे पप्पा गेली सोमवारी आता तरी अपडाऊन करता आहेत साईड ला जवळ लातूर ला एक तास लागतो जाऊन जायला यायला म्हणून सकाळी जातय संध्याकाळी येतय घरी
हो का अपडाऊन करताय का आता हम्म हम्म
पुढच्या बारश्याला गेल्या होते दोन तासांच्या रनिंग जायला दोन तास यायला दोन तास त्यामुळे मग तिथं स्टई करतात तिथं राहून घेतात मग बार्शीला
हा बरोबर आहे ना मग या जायला परवड पण नाही ना मग दोन तास म्हल्यावर दोन तास नाही दोन तास चार तास म्हणजे तेच निघून जात.
अ लातूर आंबे जोगायची कनेक्टिव्हटी चांगली ना तर हम्म काही प्रॉब्लेम नाही येत त्याला
हो ना
हम इथ तर काय प्रॉब्लेम येत नाही मी तुला आईनच्या फोनवर न लावला बरं का फोन पण यूजर ते सांगताय की काहीतरी नाहीये म्हणून ते लागला नाही फोन मला काय माती काबर म लागला तू तुझा.
हो का
हम्म
काय प्रॉब्लेम झाला असेल मग मोबाईल मध्ये
हा नंबर विंबर सेव्ह करून मग कराव की काय
हम्म आधी होता बरं का त्यांचा नंबर आता नाहीये माझ्याकडे पण नवीन मोबाईल घेतला ना तेव्हापासून नंबर बरेचसे माझ्याकडे
म त ते एक त्या अंक ते नंबर सेव्ह करून लगेच लावून बघते वाटलेसना तुला म्हणजे लागला ते लागला अजून मग काय म्हणते?
काय चाललं नाही न का बाई नाही ना तिला फोन पण नाही आला तिचा.
हम
काय माहित आता मी केला वॉट्सअप कॉल काय उचलला आणि सयलेंट असलं ना मोबाईल.
हम् हम्
बॅगेत असेल तिच्या बघेल तेव्हा करेल मग फोन.
हम
हम् ते काय लॅपटॉप घ्यायचण लॅपटॉप मुळे लॅपटॉप नाही ना तिथ लॅप त्यामुळे तिला ते कॉलेज मध्येच करावं लागत सगळ.
अच्छा मला आधी म्हटले असते ना मी यांना सांगितलं असतं. यांच्याकडे कस नाही आता यांच्याकडे काय असतना कंपनी दर वर्षी ना तीन वर्ष झाले का लॅपटॉप रिन्यू करते तर डिस डिसेंबर महिन्यात त्यांच्या दोन मित्रांचा म्हणजे यांचा तर आता माझ्या मते ह्या डिसेबरला एखाद्या वेळेस होईल यांचा. तर त्यांचा एक मित्र आहे त्याचा रिन्यू केला ना. मग माझ्या भाचीला पण लागत होत ना मग कंपनी काय करते जुना लॅपटॉप घेऊन घेते.
हम्म हम्
आणि नवीन लॅपटॉप देते. आणि मग जर आपल्या तर जुना लॅपटॉप द्यायचा नसेल तर काय त्यांच दहा बारा हजार का काहीतरी ठरलेलं असत अकाउंट.
ते द्यावं लाग
आपण हा आपण तेवढं अमाउंट त्यांना देऊन द्यायच त्यांना सांगायचं की आम्हाला नवीन द्या. आणि जुून्या जे रि परचेसिंग आहे तेवढं आम्ही देतो व तुम्हाला पे करून अस कंपनीला म ते काय होत ना एक हाती वाप वापरलेला असतो आणि कंपनीच्या काम अपुरता ह्या माणसानी वापरलेला असतो तो पण तीनच वर्ष वापरलेला असतो आणि कंपनीचे माणस म्हणजे जबाबदारीने व्यवस्थित ठेवणं व्यवस्थित काम करणं हा सगळे प्रोफेशनली मग ते काही खराब नसतात त्यांचे कम्प्युटर्स लॅपटॉपस ना मग माझ्या भाच्याला एक दिला त्यांनी घेऊन अम् आता ह्या डिसेंबर मध्ये होईल पण ना मग त्यामुळे एखाद्याला विचारून ठेवते किंवा ह्या वर्षी त्यांच नव्हतं ना त्यांच एका मित्र तरी नेव होत मग त्याला सांगितलं होतं की तुझा माझ्या भाचीला दे असं
बर बर
तंस केलं होतं मग तसं माहित आता त्यांचा एक ठेवून घेतलेला हा त्याच्याविषयीने आता एक ठेऊन घेतलेला आहे माझ्यासाठी म्हणजे त्यांचा जो बिओ असतानाचा होता ना तर मग मी वापरते घरी.
हम्म बघ मग तिला जर अर्जंट असेल हा अर्जंट असेल ंत घेऊन टाक नाही आजून सहा महिने थांबणं पण रिस्की आहे तस मी त्यांना विचारते आत्ता जर मध्येच मिळत असेल तर एखादा विचारून पहिल
बघ तू त्यांना त्यांना विचारून बघ मी पण तिला विचारते जर तिला जर म्हटले सहा महिने थांबेल किंवा त्यांना पण विचारून बघ. जर होत असेल तर मग बघू मग हम्म हम्म.
हम्म तेच मागे राहुल पण बोलला होता मला.
हम्म.
राहुल म्हटला की तसं असेल तर घ्यायच्या आधी मला एक फोन कर म्हणे. पण काय माझ्या नंदेचं होतं ना वाच्याच तेच आणलं होतं थोडे दिवस. पण त्याच्यात ना काय तिला काय पाहिजे ते नव्हतं.
हम्म हम्म हम्म.
तिचे प्लिकेशन होते ना. ते नाही चालत होत त्याच्यात थोड दिवस केले तीन यूज ह.
अ त्या अँप्लिकेशनला काहीतरी सॉफ्टवेअर वगैरे मारून घ्यायचं ना मग.
हा पण त्यांचे कसे डॉक्युमेंटस असतील ना ते साईन चे.
हम्म
हा त्याच्यामुळं ते मग म्हटलं जाऊ दे पण त्यांना काय लागणार होतं मग रिटर्न मागितलं त्यांनी. त्यांना दिल आम्ही वापस परत करून.
हा.
हा त्यामुळे मग म्हणून तर एवढा वेळ होतो तिला कॉलेजला मग लॅपटॉप नाही ना तिथं.
प्रॅक्टिस करा
लॅब हा लॅब ला जावं लागतं.
हम्म
बाकी तब्येेती चांगल्या सगळ्यांच्या?
हो सगळं मजेते बाकी काही हा.
चालतंय म बाकी.
अजून काय म्हणते?
काय म्हणते?
अजून काय म्हणते म्हटल?
काही नाही आता सावी झोपली तोपर्यंत काहीतरी करावं काम सावी उठली कि सगळं गायब. तेव्हा तुझा फोन आला तिला तेच म्हटलं मॅडमचा फोन चालू म्हंटल. च्या मीटिंगे म्हटलं ते हेडफोन कानात हा लई बोलते आता.
हो ना.
चल ठेवते मी करते तुला नंतर हा हम्म.